येत आवाज
हॅलो
हा इथे का बज
हा यतय काय करायला
काही नाही बसलय तुम्ही
आम्ही पण बसला हो आता
अच्छा झाले काम सगळे
जेव हा काम काय कथ आम्ही बसला निवत मम्मी ते करते
अच्छा आजला
हम्म हा झालं कामातसं अजून दोनही भांडी आहे स्ोयंपाक
हा अच्छा
तुमचं काम
आमचं पण आहे थोडं थोडं बाकी आता बेब पण झोप लाई ना त्याच नंतर लावेन मी गरम गरम
हम्म झोपलाय का
हा त्याला पण बरं नाही ना सर्दी खोकला रात्री ताप पण भरला होता सोपलाय
सगळ्यांना सर्दी ताप आहे इला पण आहे सर्दी आता चार दिवस झाल कमीच झालं नाही
म म डॉक्टरां कडे न यायच ना
नेलो गोळा्या असे दिले त्याने म्हणतात होते चार पाच दिवसात कमी आहे
हा तसं वातावरण पण आता जरा चेंज आहे ना पाऊस येतोय जातोय हम्म हम्
त्यामुळं व्हायल्यासारखं
हा
बाकी तुमचं जेवण ते
जेवण आमचं झालं.
लवकरत
त्यांना ड हा म्हणजे मी त्यांना डब्याला देते ना मग ते राहिलं होतं थोडं आणि सासूबाई बोलल्या की काही करू नको आहे ते जेऊ ते सासरे पण आजारीच आहेत ना मग ते भाकरी किंवा चपाती करून खातात आणि भाजी आहे डाल पण आहे म नाही केलं हम.
हा बाकी पाऊस आहे का?
पाऊस तरी सध्या नाहीये, तुमच्या तिकडे?
आमच्या इकडे पण काय नाही बघा बारीक होत रात्री.
हा
पण आता काय नाही बघाआभाळ आहे पण पाऊस नाही.
हा हा
हम्म
अ तुमच्या इथे असं ते बोलतात नाही काय पावसाळा आला कि म्हणजे अ काय काही हो कायतरी बोलतात म्हणजे तेव्हा कसं लाडू वगैरे बनवतात तुमच्याकडे करतात अस
इकडं ते काय नाही हो बघ आमच्याकडे तर
म्हणजे मेथीचा लाडू, रव्याचा लाडू, कुरमुळंचा लाडू, बेसनचे लाडू हा करतात आगोटचे हा आगोटचे काहीतरी बोलतात ना हा आगोटचे लाडू हा
इकडं तर काय नाही बघा असं
अच्छा आमच्या इथे करतात पण करतात पण मी मला नाही येत. करता, माझी आई होती तेव्हा करायची.
हा आई ना काय झालतं कोरोना वगैरे झालत का?
-नाही आईच माझ्या ऑपरेशन झालं होत बायपास म्हणजे तिझे ए म्हणजे पॅरलाईजचा तिला झालेला म्हणजे एक साईड गेली होती.
हा हा
हा तर आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही सक्सेस झालं
ते ट्रीटमेंटमध्येध्येच हे झालेत का?
हा आम्ही हॉस्पिटलमध्ये नेले होते मोठा हॉस्पिटल होताय एम जिम पनवेल का वाशीला वाशी ला वाशी त तिकडे हा आणि तिकडे म्हणजे असं आम्ही ऐकून होतो की हा चांगला हॉस्पिटल आहे पण त्या लोकांनी ना दिला नाहीच्या पप्पांच मेडिसिन होता ना पाच लाखचा तर त्यांनी ते पैसे आमच्याकडन काढून घेतले आणि आई ऑफ झालेली त्यांनीक् आम्हाला सांगित नाही त्यांनी व्हेंटिलेटर व ठेवले होते मग व्हेंटि व्हेंटिलवर कसं ते श्वास चाल हा ते दाखवतात श्वास चालूय ये म्हणून
त्यांनी चार पाच दिवस ठेवून त्यांचे पैसे काढून हे केलेत का
त्या नंतर मग एक नर्स होती तर तिने सांगितलं कि इथून केस हलवा म्हणजे ते लक्ष देत नाही मग आम्ही हलवल्या आणि दुसऱ्याकडे दुसरी कडे नेल ऑक्सर हॉस्पिटलला पण तिकडे पण का प्रोसेस म्हणजे सक्सेस नाही झाली तिकडे माझ्या मामाची मुलगी होते ना नर्स आहे ना ती हा तिकडे पण म्हणजे
व डॉर पण भरसा नाही आता
हा म्हणजे इंजेक्शन वगैरे दिलेले तिला म्हणजे तिची बीपीच नव्हती ती म्हणजे लो झालेली बीपीच न तती वाढत मग ते नाही तिला आणि खूप इन्फेक्शन पण झालं होत तिला
हम्म ते केअरलेस केलेत ना हो त्यांनी काय ट्रीटमेंट चांगलं केलं नाही
हा तिने रिस्पॉन्स पण दिला नाही
बाबा होासत असं लोकांचं तर डॉक्टर तर सगळी इकडे हेच आहे फक्त पैसे लुटावलेत
तेच ना
जिथथं बघत कोरोना जेव्हा आला ना तेव्हापासून डॉक्टर लोक पण हे झालेत
किती कोरोनामध्ये किती लोक ऑफ झाले आमच्या गावात तर खूप जण एक आमच्या गावात म्हणजे म्हणजे म्हात्रे लोक असतात म्हणजे एक आय होती आमच्यात मात त तिला आय बोलतात आजीला आय बोलतात तर ती आय ती म्हणजे काही सण असू कोणताही सण तिला सगळ्यामध्ये भाग घ्यायला तिला आवडायचा गोविंदा असू दे किंवा
हा
डान्सिंग असू दे किंवा काय असं कार्यक्रम असत तर तिला म्हणजे ती सगळत पुढे असायची किंवा शिमगा असू दे ती गाणी वगैरे बोलणार मस्ती करणार कॉमेडी करणार म्हणजे ती आमच्या गावामध्ये ती एकूण ते एक तशीच होती पण ती कोरोनामध्ये ना ती म्हणजे घाबरली कोरोना झाला ना मग ती आजारीच पडली आणि ती खूप घाबरली कोरोना झालाय आ म्हणजे ते हॉस्पिटल मधच होते ना तर ती खूप घाबरली कारण का तिच्या इथे केसेस यायचा ना तर त्या कशा म्हणजे ऑफ व्हायच्या ना तिच्या बाजूलाच मग ते बघून बघून ती घाबरली मग ती पण सले
बा
हम्म
ते घाबरून तर निम्म जण्मेलेत
हा हा अजून एक आमच्याच नातेवाईकमध्येध्ये होते ते म्हणजे अण्णा आमचे ते पण कोरोनामध्ये गे म्हणजे त्या आजारी होत आधी पण ते कोना च्या हच्यातच गेल्या खूप जण मेली हा
अवघडच असं झाल्यावर
आमच्या आईचा पण तेव्हा म्हणजे आमच्या आई पण त्याच वेळेमध्ये जरा आजारी होती
हा
ह म्हणजे कोरोना वगैरे नव्हता झाला
हा पण त्यापेड मध्ये गेले हो
हा बरायची हा
हम्म डॉक्टर लोक आता असं हे करावं की जे कोण जीव वाच त्यांना त्यांना त्या डॉक्टरलाच पैसे द्या
आणि ज्यांना कोरोना नसायचा म्हणजे ज्या माणसाना कोरोना नाहीय आहे ना त्यांना पण कोरोना आहे म्हणून सांगयच सर्दी असो ताप असो खोकला असो म्हणजे खोकला असला की कोरोना झालाच असं थोडं नॉर्मली
आता आमचे तर सासूबाई बघा... फक्त डोळे दुकायले म्हणून नेलते म्हणे सासूबाई आमच्या....
हा....
ह.... डोळ्याचं ऑपरेशनंतर ना तिथं उठवलं म्हण नाही तुम्हाला कोरोना झालं आहे तुम्हाला ऍडमिटच करावं लागतं म्हतं...
हा ना....
असं चालच गेले तो स्वतः...... स्वतच गेलेत त्यांनी असं असं नाही की आजार आहे असं काहीच नाही स्वतः चालत गेलेत... नाही आठ दिवस आठ दिवसात मड आलेय घरी...
बापरेल...
हम्म अगोदर बघा बारा मे ला सासरे वारले....
हा का?
हा मग चौदा मे ला सासू वारली आमची म.... सोळा मेला सासूच्या आई वारली...
हा काय म्हणजे तुम्हाला सासू सासरे नाहीत....
हा दोघं पण नाही... आणि त्यांना दोघांना एकमेका गेलेला दोघांना पण माहित नाही हो...
अर नस्.
सासू मेलेलं सासऱ्याला माहित नाही सासरे मेलेलं सासूला माहित नाही....
म्हणजे ते पण आजारच होते का?
असंच असं असलं ना कसं कोरोना झालंत ते ऍडमिट..... मीट केलते हम्म हा...
की त्यांच्या मिसेस ऑफ झालेत....
हा आणि जावय सून मेलेला त्यांच्या आईला माहित नाही
अच्छा...
असं झालं आमच्या घरी...
तेव्हा खूपच लोक मेले ना.... त्या म्ह खूपच वायरस इकडे तिकडे.... पसरला होता....
हा तेवढं झालं ना निम्मे लोक तर घाबरून आणि डॉक.... क्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मेलेत....
आणि मी पण म्हणजे मी पण खूप आजार होते त्या टाईम मध्ये..... म्हणजे मला पण सर्दी खोकला ताप मला तर भीती वाटायची दवाखाण्यात नाहीत मी..... तर गेलीच नाही कारण का कोरोना ह असं सांगणारच म्हणजे सर्दी खोकला ताप.. ब अस डॉक्टर लोक सांगतात मग म... हा मग मी काय केलं माझ्या वहिणी होती ना त्यांनी सांगितलं की तू.... अ म्हणजे मी एक काढा करून देते तो पी तुला बरं वाटेल.... त्यांनी मला काढा करून दिला तो पियाली मग जरा मला बरं वाटलं....
हा... तेवढं ते व्हायरस नव्हतं जेवढं पसरवलंत ना तेवढं नव्हतंच ते व्हायरस....
आणि किती सोप लोकांना मार....
हा इंजेक्शन देऊन ऑक्सिजन वगैरे.... कमी करून असं करून मारून टाकलेले लय लोकांना.... हम्म त्या परिस्थितीमध्ये लय म्हणजे लय गेले.....
खूपच वाईट दिवस होते ते तेच ना कुठे काही.... नाही भाजी आणायला पण भीती जा वाटायची बाजारामध्ये.... कुठेच नाही गेलो तरी मास्क लावा तोंडाला मास्क नसेल तर लगेच पोलीस लोक ओरडायची....
हम्म आणि पोलीस लोक पण लय फायदा घेतला त्यावेेळेस.....
हा ना....
हम्म लगेच कोणाला झालंय कोरोना म्हणलं की त्यांच्या घरासमोर. ये मरा ते मरा.
हा.
निम्मी लोक त्यात घाबरले.
हम हम.
ह हा सगळ. ह् हम्म पण ते वाहेरच. तेवढं नाही ज हे उठवलं जेवढं तेवढं नव्हतच ते.
हा. आणि तेव्हा कस आणि कोणाच बर्डे वगैरे अस तर केक. पण आणू शकत नाही किंवा लॉकडाऊन होता ना तेव्हा. मग आम्ही काय करायचो घरामध्येच केक बनवायचो. हा म्हणजे ते एक शिकायला भेटायचं हा म्हणजे बिस्किटांच कर. ात ना किंवा रव्याचं करतात. आम्ही बिस्किटांच करायचो हम्. हां हां.
हा लावा त.